हॅलो
हॅलो ह नमस्कार प्रथ ग्रुप ववर होती ते बघितलं मेसेज वगैरे त्याच्या फोन केला होता आला ना तुम्हाला टास्क
हो आलंय
आलंय का तेच तेच तेच ते चेक करायला मी फोन केला म्हटलं आलाय का नाही कठवर तुम्हाला तस्क नसता आला तर तुमचा फोन तर नेक् नसता झाला. फोन कनेक्ट नसता झाला टास् नसता काला ना ह फोन कणे
या टास्क या्यायच्या आधी मला फोन यायच्या
नाहीये ना तच त्याच्या
नाही. मी आधी चुल त्यांच्या ना आ त्याच्या मोबाईल वरली कॉलेजचे ना ते रिसीव करायची
हम् हम् हम् हम् हम् हम्.. अच्छा बाकी तुम्ही काय करता
काही नाही घर शती
अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चा तेच म्हटलं चला फोन करून बोघो म्हटलं काय काय नाही. आलाय का नाहीय आलाय हच्या पहिले पण तुम्ही केलं होत.
अच्छा ठीक आहे, थोड्या वेळा नी करतो तुम्हाला फोन मी